हॅलो
का ना
लागला ग अग त तस ना त पहिले, आता लावलाण लागला माजे बरोबर आहे.
हा
मस्त असल बाई काही तरी म्हणलं मी सोपव गेलं, तू एक पाच लावले तुला कस काय लागायले नाही.
भातं - गितं लावले का?
हो गवाळ्यातली राहिली ना बाबा.
माणसं बोलव चालत गं
मग कोणी बोललं तरी चालतं, त्याला काय होतं. ह फक्त बोलला लागत दहा मिनिट.
यांच कामाची बाजून मग मीना वाहिनी आहे.
पाहुणे कोणी येली?
पाहुणे जैतापूर चे आहे.
हव का? अह बर आहे की
चाहा मला बी मी बी येते घ्यायला बदल्यालाच चहा मी बी येते घेन दुधाशी असेल इकडं
या न मग टाकते ना दुधाची जे अर्धा लिटर दुधात रोहिणी ताई हाव ना
अ गाय बी बाबा म्हणे पाच दिवस झाले जनन म्हणे पाच सहा ना तीन वार राय राहिल तिला
बा
गोईन म्हनला तर अग पंधरा दिस जणत नाही म्हूनन ती
हाव ना.
हम्म जरी जणन आता जनासाठीच आणील तीला
त्या ना काही सभळले ना म्हणून त्याला अनुभव येईल
हा तेव्हाच कळत ना
काय म्हणे आम्हाला असलं नाही
हा. काय म्हटल गोईंन
तेव्हा मी म्हणलं तर मानते त्या गाई लय दिवस बाकी हात
मग कास मी येव ना लवकरचस का सोडली जिनलाई
हाव का
हम्म.
बैल बाकी अस राजदस सोडून त्या आमची त्या गाईनाच पाय वाट पाय वाट म्हाताऱ्याने काय केलं गळ्यात तिच्या जोत त बांध काही ये बांध काही ते बांध काही ल नाही ना पाहिल्या गाईला मी
भले पास्तरी पडले तेव पण मग मामा नंतर.
हा मग आता काय करीन त्याफूड आग मुद्दामुन केेल पण मंग
हा त्यानं काय मुद्दाम नाही केला पण मग कसं वाटतंय
होऊन बाई आम्हाला यंदा कमी जास्त एक लाखाला फटका आहे जया
हाव ना.
चाळीस पन्नास ह पन्नास हजारची गाय आता ही पस्तीस हजाराची आणली पुन्हा
हाव ना वाढत वाढत
अहो पुन्हा ही पस्तीस हजाराची ची वासराचं तीन हजाराच आता उकडेश पैसे बैना भारला अठ्ठासारखला आता पुन्हा अठ्ठावीस तारखे पासून वेगळय
मी म्हणते गाय जणूसर का पाहता जला दुध होतं काय तीच्यावाण
हम् त्याला म्हणलेत मी तारीख दुध देणारी असती चालत म्हणलं पण मग ते लवकर जण ते म आज समोरच्या माणसानच सांगितलं ना ग
तो म्हणलं त ते वासर आपण पण दोन चार लिटर वासरू पाजून काढतोच ना
ह ह
म्हणून म्हटलं त ते मग दोन वाचत झोपले तर आपले पैसे निघून येन पण मग काय अदा ननी कली कबा वासाल कमीत कमी तीन एक महिने दूध लागत अससन
मग जादा सधी पच
चार पाच महिने
हा
अकरावाली तुझा त्रात असून बा त्याची पाच सहा महिने
हा
कोणत समोरच का माग पाठी मागतो
च मोरा पाठी माग गगळ आता कोपरे कोपरे जथं पाांतो मग तिं त्याला टोपलं टापलं ठोवं लाग एक
तो प्लटा आपला ठेवा आणि ते वॉटरप्रुफ करायचं एक हे भेटायचं जे आणून घेतलं त्यांनी
तम तो तेला बसदत टाका लागत उन्हाळत चालत नाही लोकन ते उन्हाळ्या टाका लागत तिथं आता दाण्याची पाणी लावून दिली बाय पाणी टासा टासा उ राल
नाइ ओ आता बी केलं चालू चाल काय होतं न तो वा हा आ
हा एक दिवस गुणपवून टाकून मग
ह आपलं पेंट कस मारतो कलर तसच राहते
हम्म त्यास चोपड च टक करून घ्यालाग सं गोवाबिवाांनी
कलर मागल्यावर ते कलरच माग लागतो
हम्म चहा टाकलीत काय मग बर मला वांता नाही चला
चार सल सा घरी असलं त्याची मश जायची काल परवा परवा
हा बायानेल टॅक्टर मगे आहे ना
बा कोण ना मावशी होती मावशीचं बदलच होत
इतकं इतकं कमी कसतय
कमीच लावली बरय ते एकदम सगळ म्हणी थोडं गोलरध होनी
हम कुंटल बरवत पण एकलरी
हाऊ काय
म उरल ओत पास सा किलो म देऊन टाकल संतू मामाला
हो का सधू मामाण कोठ लाग त को
का नाही एक सरीरा राव देव म फुकटच आहे द्याेतो म्हणलं म्हन सरी
म्हलं जागेऊ बाबाऊ माल तर का ठरू आण ते
आा म्हत ना नाही बाई तूमून देऊ त पैसे देऊन काकू मावाण त्याला नाही ना फुकटचशी ते आपल्याला देऊ लऊाून म्हणलं फुकट नाही दोन पैसेवेच मागितले म्हणलं
हा
मग नेल लावून देलं त्याला आवडा सुटला रे भाऊ
जे जे दिसलंजेक्ट सु होत तर
हम्
गावशेत बिन पुर हा पेरले ना गावशेत बिन पुर नव्हत्या यायला
हां
नंतर आडबर
ते म्हणस ते हरभरे घेऊन देत होते म्हणती आम्हाला
हा एवढी नाही आता येतच नाही रित्या वावरायसाठी म असायला काय होत
हम यंदा मग का अदरक आदरकच झालेत मामानी सोडीत मग अदरक दहा लाख रुपयाची झाली पाहिजे मामान फक्त खर्च करत यांना बियाण घ गेले आट सात, आठ क्विंटल
अज कोणंतरी विला आमच नाही
कघ
हाव ना आठ क्विंटल गेली ना
हम मग कमीळा एकर बर आद्रक शेती आंबी आणली का तोडून मग ते
कोते हा
ते आंब नव्हता का तिथं याच्या जवळ
हा
हम्म आणले नव्हते क मग
वळेला आणली अस ना
हो का नाही ते आहे ना न ते आणले मी तुला विचारूल राहिले
आम्ही आणले होते ना आठ झालं कि आणि
हाव का
ठीक आहे जा
पिकल्यावर गोड लागत असन त्यो बरंच ना मग बाकरी, बुकरी जाण खातात माणूस कसं बी
हा
मानो कॊठाक शाळेत
सांला ते याच्यात ना साई पबली
हाव का
हम्म
आता नसल रडत शाळेत जायला रडतच
नाही, नाही अजिबात नाही आवरु आपल्याला आवरून द्यायला लागतं विराजच
डबा करून द्या बाटील भरून द्या आवरआवर म्हणा लागत ना.
म्हणाला तर जाऊ द्या. त्याला म्हण लागतं ब्रश करून शी करून हे बाकीच आपल्याला जावरून द्यां लागतं.
हम्म. सकाळी जेवण करून जात असेल कि नाही.
नाही नाही काही जेवत ती.
ड्ब्बा खातो पण सगळा.
नाही बाई इथे कशी पाहिजे सोराव होती तिला इके दिवस आता ति जाय तर.
अरे देवा!
दजीबाजी सॉरी इकडे चालली ना खात्यावर.
हा द्यायचं तरी एक पोळी मी संध्या खायला वितं तिथं मग.
हा त्याला माहितीय आहे कि नाही.. कराय लाव त्या मुद्दम म्हणून ते काय करतो तुम्हाला डाव देते मी तुला डाव देतो मी त बा..
हो का त्याला म्हनातच नाही बाहरसली म्हना त्याला सवती देऊन द्यायची पोळी.
मी भरते दररोज डबा तेच त्याच्या हातन भराय लागल्यात.
आमच्या चि मग आमचा गोल्या बी तसाच करतो. गोल्याला म्हटलं भाऊ दोन पोळ्या न्या जाय त काय करतं मग घर ए जेवढी. खायला ती एकच पोळी घेऊन जातो म्हणतो मीच म्हणते फिनिश करा सगळं मग खात दाखवतो कामाल कराल जेवढं.
ह
बारा साडेबाराला त जेवला बसाते ती.
ते काय करत ते बॉटल आणि डब्बा सोबतच घेऊन हिंडत. तुला ते इकून टाकून देतील. कोळी शिरल ठेतच नाही भरोशावर मला माहिती हो तू काय डावती देती मला.
ते मॅडम त्या बशेल राहत्याना तिथं दत मध्येयला सगळं खायला विद्या.
हम्म.
त्याच्यामुळे.
त्यांना. जाऊबाई भिली त. नऊ मिनिटं झाली नऊ मिनिट चौतीस सेकंद. नाही अ आपले अकसू काका हाय.
अक्षशू काकाला केला कि चहा मग.
हा.
बर जड घ्या पाणीस तुम्हाला कसे बी आहे त्यांना. बसायला भेटाला बोलाला.
पहिलेले तेे आता दुकानमुळे य
हा दुकान आहे त्याच्या मग सकाळी आता झाडीच्या पाण्यास तरी कोणी येतो मला पण सळी सकाळी संध्याकाळ उघडीच राहत असून.
हा.
झाले आपली दहा मिनिटं आता पुन्हा लावून पाहते.
दुसरा.
हा पुन्हा जात तेच कांड बयकुण मग.
हा.